काय करायलायचा
काय नाही बसलय तुम्ही
मी पण बसले मग काय नाही आता म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठं तुम्ही फिरायला गेला होता सगळं नाही मे महिन्याच्या
मी महिन्याच्या नाही तुम्ही
नाही आम्ही गेलो होतो फॅमिली ट्रिप आमची आण काढली होती ह्या वर्षी मग ते आम्ही देवबागला गेलो होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेथे
हा हा
हा मग तेच म्हटलं तुम्हाला पण विचारूया की तुम्ही कुठे गेलात म्हणजे कस गेला नसला तर मी तुम्हाला जरा माहिती ती सांगतो म्हणजे कस तुम्ही पुढच्या सुट्टीत जाऊ शकताय ना तिथे प्लॅन करू शकतोय हा म्हणजे कसा देवबाग हे कसं ठिकाण वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे
हा
हा अ मग आपल्या कोल्हापूर मधून सुद्धा देवबागला जाण्यासाठी बस बस आहे आपल्या इथं कोल्हापूरला ह म्हणजे आपण बसन सुद्धा तिकडे जाऊ शकतोय हा म्हणजे पाच तास लागतात बसन जायला आपल्याला
हां
हम्म दोनशे किलोमीटर अंतर आहे कोल्हापूर ते देवबाग
हां
आणि बसचं तिकीट पंधराशे रुपये आहे एका व्यक्तीला अम पहाटे चार वाजता सुटते ती बस
हां
हम्म मग आपण आपली जर स्वतःची गाडी जर असली आपली
हा
तरी पण आपण जाऊ शकतोय मग त्याच्यासाठी आपल्याला एक साडेतीीन हजार रुपयेपर्यंत खर्च येतोय स्वतःची गाडी करून जायला अ मग देवबाग हे कसं वॉटर स्पोर्टस साठी प्रसिद्ध आहे आणि देव बाग येथे अ संगम पॉइंट आहे
हम
अ जिथं कार्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतोय म्हणजे कार्ली नदी या अरबी समुद्राला मिळते हे आपल्याला तिथं बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर तर हा आणि त्याच्यानंतर तारकर्ली बीच आहे
हा
हा जे वॉटर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे म्हणजे तिथं असे वेगवेगळे राईड आहेत म्हणजे कसं स्कुबा डायविंग आहे बनना राइड आहे पॅरासडिंग आहे असे वेगवेगळे वेगवेगळे राईड आहेत तिथं ते आपण तिथं जाऊन अनुभवू शकतोय परत तिथं डॉल्फिन सपारी सुद्धा आहे
मग तुम्ही राईड केली का नाही म्हणजे घरातल्यानी तुमच्या
म्हणजे घरातल्यानी केली मी तर काही केली नाही म्हणजे ब पाण्याची जरा अशी भ भीती वाटते नई हा म्हणजे एकेकांना असत असतेच की पाण्याचा फोबिय वगैरे असतोय हा म्हणजे मी काय नाही केली घरात केली म्हणजे तुम्हाला जर भीती वाटत नसेल हा तर तर तुम्ही करू शकता
हा म्हणजे हे ऐकून जरास म्हणजे छान वाटालय
हा हा मग तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जर भीती पाण्याची जर भीती वाटत नसली तर तुम्ही करू शकताय परत तिथ अ सगळ्यात महत्त्वाच्या आणि सगळ्यात म्हणजे बघण्यासारखी गोष्ट म्हणजे डॉल्फिन पारे
हा
हा म्हणजे आपण बोटीतून समुद्रात जायचं आणि त्या समुद्राम ते जाऊन डल्फिन डॉल्फिन माशांना बघा म्हणजे बघायला मिळतं आपल्याला समुद्रात जाऊन आणि ति तर कसं जाण्यासाठी आपल्याला म्हणजे बोटीन जायला जावं लागतं मग ते बघाय मज्जा अशी वेगळीच आहे ती डल्फिनला हा त्याच्यानंतर ना सिंधू सिंधुदुर्ग किल्ला आहे
हा
हा मग त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये अं कसं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये पण जायला आपल्याला बोटीने जायला लागणार
हो
हा मग त्या बोटीचे तिकीट एका व्यक्तीला शंभर रुपये हाये
हा हा हा
हा मा पण सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये अ गेल्यानंतर आपल्याला तिथं अ कुरटे नावाचं लहान बी बेट आहे ते आपल्याला बघायला मिळेल अ हा आणि समुद्राच्या लाटांपासून त्या किल्ल्याच संरक्षण करण्यासाठी त्या किल्ल्या ची गोमुखी रचना केलेली आहे.
हम्म हम्म.
म्हणजे अ गाईचा तोंडाचा आकार त्या. अ किल्ल्याला आहे.
हा हा हा
हा आणि त्या किल्ल्यामध्ये कसं गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.
हा.
हम् त्या. अ विहिरींना दूध दही आणि साखर असं नाव आहे
हम् हम् हं.
म्हणजे दूध बाव दही बाव आणि साखर बाव असे त्या तीन विहिरींना. अ नाव आहेत.
हा हा हा.
मग किल्ल्याच्या बाहेर अं खारे पाणी. म्हणजे किल्ल्याच्या बाहेर समुद्र आहे नाई म्हणजे त्यात हा तिथं खारं पाणी आणि त्या. अ नदींमध्ये गोड पाणी म्हणजे हा एक निसर्गाचा चमत्कार. आपल्याला तिथ हा हा तो आपल्याला तिथ बघायला मिळेल. आणि हा. आणि त्या मालवण चिठ्टठी वरून किल्ल्या- वर जाण्यासाठी बोटी असतात.
हा.
हा आणि मग कसं, ह्या प्रत्येक ठिकाणी कस तुम्हाला अं जास्त गर्दी गर्दीच अस ते पर्यटकांची खूप. मग त्याच्यानंतर क स तुम्हाला भोगावी आणि चिवला बीच आहे. तिथं गर्दीपासून दूर. शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे किनारे तुम्हाला उत्तम आहे. मग कस तिथं तुम्ही जाऊन स्टे पण करू शकताय. अ तिथं हा, म्हणजे राहण्यासाठी अं म्हणजे अ रेस्टॉरंट वगैरे पण आहेत. तुम्ही जाऊन राहू पण शकताय. हा राहू पण शक ता आणि खाण्यासाठी मग जास्त करून काय मालवणी पदार्थ तिकडे फेमस आहेत. म्हणजे माशांची फिश थाळी, हेच जास्त फेमस आहेत. जर म आपल्याकडचे महाराष्ट्रातले जर पदार्थ तुम्हाला तिथं म्हणजे अं ब म्हणजे खायचे असतील, तर जास्त करून कस अ उकडीचे मोदकच तुम्हाला तिथं मिळतील आपले इथले पदार्थ.
हां हां.
हा सोलकडी, उकडीचे मोदक हे तुम्हाला तिथे मिळतील. खरं तिथं कसं, जास्त माश्यांचेच पदार्थ तुम्हाला तिथं. हा. खायला मिळत्यात. प तुम्ही तुमचा कुठं जायचा प्लॅन आहे का नाही?
आता बघूया पुढच्या वर्षीच. आता ह्या सुट्ट्या आता संपल्यात आता मुलांची शाळ तेन चालू झालीये.
हं, आता कस पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे आता आता धब धबा वगैरे बघायला पण प्लॅन तुम्ही करू शकताय. हा, मग धबधबा पण आहेत आपल्याकडे. जास्त इकडं. परत अ हा. मग आणि इथं कोल्हापूरमध्ये पण आपल्या आहे बघण्यासारखं. रंकाळ हा रंका काळा आहे, महालक्ष्मीचं मंदिर.
होय.
हं, मग महात्वा रोड आहे, तिथं आ पण कसं खरेदी करू शकतोय.
होय.
हा त्याच्यानंतर खाऊ गल्ली आहे, रंकाळ्याच्या खाली. तिथ आपल्याला म्हणजे वेगवेगळे प्रकार चे हा, म्हणजे पदार्थ मिळ तात. म्हणजे चायनीज पण आहे, परत साऊथ इंडियन पण पदार्थ मिळतात तर तिथं. नॉनव्हेज व्हेज सगळ पदार्थ तिथे तुम्हाला म्हणजे मिळतात. म्हणजे हा, आपण तिथं जाऊन म्हणजे रंकाळ्याला जाऊन तिथं म्हणजे रंकाळा फिरून येऊन तिथं जरी आपण गेलो खाऊ गल्लीला तरी, चालतेय. म हा. म महालक्ष्मी मंदिरला तुम्ही गेला होतात की नाही?
महालक्ष्मी मंदिरला गेलेलो की. आहे आलेलो आम्ही पण. बघितलं महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा,
हा होय. पन्हाळा, जोतिबा आहे.
होय परत इकडे कन्हेरी मठ
हा कनेरी मठ पण म्हणजे बघण्यासारखा
सारखं आहे हो आणि आता एक नवीन कागल मध्ये पण झाले ना पाझर तलाव
होय बाजार तर लपण आहे बघण्यासारखं कासवद हा कासवाच्या तोंडात ना धबधबा गेलाय तिथ तर हा ते पण तिथं पण कसं खरं तिथं कसं प्रत्येक ठिकाणला टिकीट आहे तिथं हा म्हणजे आता आपला रंकाळ्याला कस कि हा तिकीट नाही आपण किती पण कुठे पण अस किती पण वेळ बसू शकतोय फिरू शकतो तिथं प्रत्येक ठिकाणी कसं अं तिकीट आहे त्याच्यामुळे पण एवढं कसं जास्त वेळ तथं थांबू शकत नाही थांबायचं म्हटलं म्हणजे कसं आपण प्रत्येक ठिकाणी हेच करायला लागणार लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा तिथं हा मग जास्त पर्यटकां हा रंकाळा बरा म्हणजे प तिथ जरी त्यांनी अ आता नवीन काही काही जरी केलं तरी जास्त पर्यटकांची गर्दीही रंका ळ्याकडच असणार आहे हा कारण तिथं कस आणि आता तिथं अ फाउंटनचं पण काम सुरू आहे आता रंकाळ्यावर आता थोड्या दिवसात कसं फाउंटन पण सुरू होईल
हो ऐकलंय आम्ही पण आता बघू आता ते झाल्यानंतर आणि जायचं बघायला
हा म्हणजे कस अ म्हणजे फाउंटन आणि झाल्यावर तिथं आणि पर्यटकांची जास्त गर्दी म्हणजे का त्या पाझर तलावला पण आहे फाउंटेन खरं तिथं पण त्याला तिकीट आहे
हा हा हा
त्याच्यामुळं कस इकडं जास्त गर्दी रंकाळालाच जास्त गर्दी
हा हा आणि तिथ अस ते फाउंटन बघायला पण वार पण आहेत वाट भाहुतेक हा
हा होय
हम् हम् आम्ही पण बघू आता हम् देवबागच बघूया आता जाऊया छान वाटलं म्हणजे रायडिंग ते ऐकून
हा बघा म्हणजे आता पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कसं मुलांच्या शाळेला सुट्टी पण असते त्या मग फॅमिली एखादी ट्रिप काढा तुम्ही आणि म्हणजे कसं तुम्ही बस न पण जाऊ शकताय स्वतःची गाडी पण करून जाऊ शकताय
होय होय
हा
हं
चालेल मग हां हां